आवाज येतोय का?
हां येतोय येतोय कुठं होतो आपण धपाट्यावर होतो ना? अच्छा दुधी भोपळा, मग दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसे करताय तुम्ही?
अ आपलं म्हणजे मी कसं करते अ सगळ्या डाळी मिक्स करून तांदूळ गहू थोडसं परत आता ज्वारी अ परत बा-बाजरी काय आपल्याला मी घरी दळून आणलेलं असतंय वेगळं पीठ, म्हणजे मला बाजरीची भाकरी आवडत्या. त्यामुळे मी कायम आमच्यात पीठ असतंय बाजरीच्या भाकरीच. थोडसं नाचणीच पीठ पण घरीच असतंय. कधी तर मनात आलं ना मी बनवून खाते ते बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी. हां आणि तांदूळ, हरभरा डाळ आणि थोडीशी मुगा डाळ, उडदाची डाळ आणि हळकुंड मेथ्या घालून ना मी हे वेगळे पीठ तयार करून आणतोय.
हळकुंड आणि मेथ्या पण घालताय तुम्ही?
होय.
चांगलं लागतं ते मेथ्या घातल्यावर? कडू लागत नाही ना?
अम्म अजिबात लागत नाही मेथी तर अ म्हणजे अजिबात कडू लागत नाही सोडा.
नाही मेथ्याची बी कशी कडू असत्यात म्हणत्यात नाही का? म्हणून म्हणलं.
मेथीची भाजी कडू असते ना आपली थोडीशी, चवीला कडवड नाही असं कडवड लागत. एवढं भरपूर नाही घालायचं आपल्याला, दोन ते तीन चमचे घालायचे फक्त दुधाच्या हम्म, ते घालून क नाही दळून आणते मी त्याचं वेगळं. धपाट्यांसाठी आणि त्यानंतर मग आलं, मिरची आणि जिर्‍याची क नाई अ चेचून मी त्याची वल्ली चटणी बनवून घेते मिरचीची.
हां.
आणि दुधी भोपळा किसून घ्यायचा आणि ते पीठ घ्याय चा आपल्याला पाल पाहिजेल तेवढं म्हणजे जेवढं बनवायचं आहे आपल्याला तेवढ्या हिशोबाने पीठ घेऊन त्यामध्ये दुधी भोपळा किसलेला घालायचा अखंड दुधी भोपळा.
हां त्याला वाफेवर वगैरे शिजवून नाही घ्यायचं?
नाही नाही शिजवून घ्यायचं नाही किसून फक्त त्यामध्ये किस घालायचा स्वच्छ धुऊन घ्यायचा. बाहेरून आणि किसून त्याचा किस त्यामध्ये ऍड करायचा. त्यामध्ये मग थोडसं पांढरे तीळ ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ती आपण मिरचीची चटणी बनवून घेतलेली आहे ना. ती घालायची त्यामध्ये आणि हळद. तिखट आपल्याला जर पाहिजेल असला तर तिखट घाला मिरची ऑलरेडी घातलेली असते हां. त्यामुळे थोडसं तिखट घालायचं, मीठ घालायचं आणि छान मळून क नाई थोडस मऊसुत बनवायचं. मऊ म्हणजे असं एकदम मऊ म्हणजे ह प एकदम मऊ बनवाच पीठ
एकदम हो पाहिजे म्हणजे थापायलाय यायला पाहिजे असं.
पाहिजेल आणि कस आपण हे पाण्या बडवून करते ना. पण थालीपीठ मग काय करतय त्यानंतर कापड घेतोय पोलपाटा वरती.
अच्छा?
आणि त्यानंतर पाण्यात ते परतळून घ्यायचं जास्त पाणी घालून ना पिठते मळून घ्यायचं एकदम मऊ मऊ सुत अस म्हणजे. पाणी घाळाला त्यात. ना असं वाटाय पाहिजे गळाले का काय असं वाटावेल एकदम असे हातात घेतल्यानंतर ना पडय पाहिजे ते.
पडायला पाहिजे भीट.
हा गळून हा एकदम मऊ घ्यायचं ते. म्हणजे मी माझी अशी मी अशी बनवते. हा आणि त्यानंतर ते थोडंस पाणी. पाणी का नी लावून कापड पहिला भिजवून घ्यायचं. सुती कापड आपलं पांढर आणि त्यामध्ये हे. हे घ्यायचा गोळा आपल्या ना आपल्याला जेवढं बनवायच जेवढी साईजचा. आणि हे पाणी लावून लावूनच थापून घ्यायचं ते सगळं, पाण्याचा हात
म्हण ना पाण्यासारंख करायचं म्हणे थापता येऊन म्हणजे थाप
थापायला येते ह थापायला येतय येवढ नाही की पाण्यासारं पूर्ण पाण्यागत नईत. थोडस म्हणजे असं गळाय पाहिजे आपण हातात धरलेल्यानंतर म्हणजे आपण आळुच्या वडीला जसं. तुम्ही घट्ट बनवताय आळूच वडीचं पीठ? हा मऊसूद बनवताय ना हा पात पातळ तशामध्ये थोड लय घट्ट पण नाही. चांगले पातळपण नाही मध्यम हा आणि जे हात पाण्याचा हात. लावून लावून बडवून घ्यायचं सगळं ते थालीपीठ आणि. त्यावर थोडस तीळ घालायचे पांढरे. वरती आणि बडवायची परत ते म्हणजे बसवायचे. त्यामध्ये आणि ते कापड घ्यायचं तसच आणि ते कापड उचलून त्यामध्ये सोडायचं. परत त्या कापडावर पाण्याच शिंतोडं मारायचं आणि त्यात. बोट घालायचे, बोट म्हणजे बोटाच बोटच ठसे उठवाचे त्यामध्ये.
हा कळाल, म्हणजे ते सगळीकडून वाफलायला का.
हा आणि ते कापड काढून टाकायचं मग. बोट उठवले ना कापड घ्यायचं काढून आपलं आणि त्यात. थोडस साईड ला तेल सोडून पाणी सोडून ना झाकून ठेवायचं. आणि एक दोन तीन मिनटानंतर आपल्याला भाजल्यावर अंदाज येतोय भाजलय. किंवा नाही चेक करायच अधूनमधून चालतेय आणि परत ते कापड स्वच्छ. परत ते खडबून घ्यायचं कापड म्हणजे ते. पीठ पावणी आपण घेतेय त्यामध्ये परत भिजवायचं परत ओल करायचं. हा आणि तरतर आणि फस अस मऊ मऊ मळून कनी थापटून घ्यायच. थालीपीठ दुधी भोपळायचं.
चांगले ट्राय करते, ओव्हराच वाटतंय. प्लॅन कडून जा रेसिपी म्हणजे रेसिपी ऐकायला मिळाली आता जास्त करून हा आपला. ज कॉल झाला आणि आ ह्या तुमच्या कॉलसोबत म्हणजे जास्त कोणी रेसिपी बद्दल बोलायला लागली. नाहीतर मला येवढ्या रेसिपी येतच नाहीत, नाही का.
हा, हा आणि कसं आता तुमचं नवीन लग्न झालंय ना, त्यामुळे एवढं काय टेन्शन घेऊ नका. बनून घालायचं, तुम्ही तुमच्या कॉलेजकडे जास्त लक्ष द्या, अभ्यासाकड आणि कस होत माहितीये का? आपल्या हातन एक एकांदा पदार्थ चांगला झाला रे झाला, की सारखं त्याच्या मागण्या पूर्ण करत बसावेल
होय. अहो नाही, कसं आहे त्यांना तर खाऊ वाटलं ना घरच्यांना, मला जर सुट्टी असली तर मी सांगतेच ना आदल्या दिवशी मी नाही जाणार वगैरे कॉलेजला. म्हणतात की हा आज पावभाजी कर तू, नाही राहु आज मिसळ कर तू, इडली कर. असं करतात आणि जास्त करून का नाही सासूबाई कसं का. करून घालतात म्हणजे, करून घालत्यातच त्या. त्या का नाही म्हणतच नाही, मग तुम्हाला शेंडोळ्या माहित असतील की शेंडोळ शेंडोळ्या, शेंडोळ्या.
अ शेंडोळ्या नाही माहीत मला, काय असतं ते शेंडोळ्या.
अ म्हणजे आपण चकोल्या तरी माहीत आहेत का, आमटीत घालून चपातीच्या
हा वरणफळ म्हणते मी, वरणात बनवते ते.
अच्छा आम्ही आमटीत बनवतो, मग तशाच प्रकारे शेंडोळ्या. मग शेंडोळ्या कशा करायच्या? चपातीची कणिक मळून घ्यायची व्यवस्थित त्यात मीठ वगैरे थोडं घालून. आपण रेग्युलर जशी कणीक मळून घेतोय ना, तशी मळून घ्यायची. आणि, हा. एका पातल्यात ना अ पाणी उकळ ठेवायचं जेवढं म्हणजे, आपल्याला माहितच असते ना. किती पाणी लागते, किंवा काय पाणी लागते. मग अर्ध पा त्यान एक पाच चपात्यांना अर्ध पातेलं म्हणजे एक बारक पातेल असते आपल अंदाजाच तेवढं उकळत ठेवायचं पाणी, मग त्यात अ चवीपुरती. एक चार पाच अं.. म्हणजे चार पाच चमचे. चमचा तुमचा अ म्हणजे, मोठा असेल बारका असेल त्यावर डिपेन्डाय. म ते चार पाच साखरेचे चमचे घालायचे त्यात वेलदुडे थोडे दोन, हो साखर गोडसाखर आपली. वेलदोडे एक दोन अ हातावर चोळून ते वेलदोड्याची फूड करून घालायची आणि त्यात अ. म्हणजे जर तुम्ही घालणार असाल तर, थोडं खोबरं घालायचं खिसून. आणि ते एकदम अस उकळून घ्यायच आणि त्यात चपात्या लाटून ना त्याचे काप करायचे म्हणजे असं उभे. नूडल्स ला जसं आपण करतोय ना, नूडल्स हा पात तळे आणि लांबडे तसे त्यांचे काप करायचे, आणि ते सोडायचे. आणि ते एकदम शिजवून घ्यायचं म्हणजे, थोडं त्यात ते पाणी राहायला पाहिजे सोडा. आणि ते शिजवून घ्यायचं त्यात पाणी पण पाहिजे आपल्याला आणि म्हणजे शी हिला ना घे म्हणजे ताटात घेताना ताटात घ्यायचं त्यात थोडं दूध घालायचं आणि, खायचं एकदम मस्त लागतंय ते.
होय ना म आपण साखरेच्या ऐवजी जर गुळ वापरला तर
हो एकदम चा म्हणजे एकदम उत्तमच आहे आणि चालेल पण त्याला आम्ही साखर यूज करतो.
त्या साखरेपेक्षा गुळ आपल्या, आरोग्यासाठी चांगला आहे ना.
हो हो मग सेंद्रिय गुळ तुम्ही यूज करू शकता, आम्ही पण एकेकदा गुळ घालतो एकेकदा साखर. घालतो आमचं पण जसं डिपेंडंट असतंय. हो मग तेच मग गुळ घातल्यावर ना, एकदम मस्त चव येते ते.
ह....
हा.....
तर तुम्हाला चांगले गुळच घालून करत जावा कारण गुळाच फायदा आहेत. ना साखरेचे तिन्ही ही फायदे
हो नाय ताई साखर मी जास्त खायच नाही म्हणजे माझा चहा वगैरे नाही जास्त असं. ते चहा वेगळे बंदच आहे सध्या एकदाच संध्या सकाळी कॉलेज मधून कॉलेजला जाता ना सकाळी ते पण कसं. अ जेवण जाईत नाय सकाळचं म्हणून आपलं ते खायचं चहाचा एक घोट प्यायचं आणि बाहेर पडायचं नाहीतर मी चहा वगैरे बंदच केलाय आता अलीकडे ते कस जरा शरीर पण शरीराकड पण बघायला पाहिजे नाय काम
होय आणि चहा चांगला नाहीच आपल्या तब्येतीसाठी
हो नाहीच खरं चहाशिवाय पण दिवस जाईत नाही नाही का असं पण होतंय.
माझा तर पूर्ण चहा बंद आहे अजिबात चहा घेत नाही मी साखर वगैरे पण नाय.
हो च माझा कसा बलदान मासमध्ये मी बलदान मास करते द्यायला माझा बंद असतो सोडा त्यामुळे काय एवढे टेन्शन नाही.
मला पण एवढं काय चहाच वाटत नाही मला जास्त करून ग्रीनटी किंवा अ ब्लॅक कॉपी जास्त आवडते.
हर्ष नाही मला चहा शिवाय दिवस जाईत नाही मला घरात मन म्हणजे हा पण महिनाभर मी कंटिन्यूच पाळते बरं जय बलिदानमास करताना तयार गोड खाईतच नाही.
हम ते माझे पण मुलं पाळतात सोडा बलदान मास वेळेला नॉनव्हेज खात नाहीत. होय चप्पल घालत नाहीत हा चप्पल घालत नाहीत परत गोड खात नाहीत. चहा वगैरे पेत नाहीत हा जपत्यात
असं आता भारी वाटल भन भन वाटलं तुमच्या पोरांनी
हा होय होय पाळतात ते मी नको म्हणत असतोय कारण कसं असते त्यावेळेला कडक ऊन असते ना आणि चप्पल वगैरे अस सगळं राहूद्या म्हणते खान पिन पाळा चप्पल तेवढ पाळू नकांसा म्हणते मी ऐकत
लहान लहान असली ना तर चप्पल नाय. पण राहू दे म्हणायचं हा..
ते चप्पल तेवढं पाळु नका म्हणते मी ते ऐकत नाहीत खरं उग सो ताय कुणाचं पोळत आणि रस्ते डांबरी तापले असते ना उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेलाच येते ना ते
होय त्याच टाईमात असतंय ते हम माझ पण असतं.
नाही त्यामुळे मी पण त्यांच्या लई नादाला लागत नाही एकदा दोनदा सांगून बघतेय ऐकलं तर ठीक नाही तर काय
नाय तर नाय हो ते नाय खरं हा तुमची मुलाचं बलदान मास वगैरे धरतात म्हणलं मला असं कुठ तरी अप आपली संस्कृती किंवा कुठ तरी महाराष्ट्र जागा आहे. हा
होय शिवाजी महाराज म्हणजे शंभू महाराजांचं तनी ते ऐकायला वगैरे जातात त्यामुळे त्यांना माहित आहे ना किती हाल काढल्यात आपल्या शंभू महाराजांनी शिवाजी शिवाजी महाराजांनी काय काय केले स्वराज्यासाठी आपल्या
होय खरंच की आणि आताचा एक त्या सालचा जो इतिहास आहेना जो अक्षसा ना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा असू दे किंवा शिवाजी महाराजांचा असू दे हा
हा
माहित असायला पाहिजे त्यांना आता पुढची पिढी ती कशी काय म्हणजे कसं होणार आहे पुढच्या पिढीचं हेच आता म्हणजे अ हेच बाघा की किती आता एआय न सगळ्यांची जा हा आता ए आय ना कशी सगळ्यांची जागा घेऊन ठेवली हो शिक्षक असु दे ट्रेंड असले किंवा आपल्या साध नात्यात हा चालेल ठीक आहे बोलूया थांबा दोन मिनिट हा.